हॅलो हॅलो
हा
हा काय कराय लागलास?
काही नाही निवांतच बसले.
निवांत बसलायास आहे हा झाली रो रोजची कामं?
रेग्युलरची कामं चालल्यात अजून तशी.
काय काय नाहीय दिवसभर तशाच गेली जास्तीच एवढी.
आं
दिवस दिवसभर कशात ऐंगेज असतेस एवढी?
हा हा हा दिवस बरं आहे आज सकाळ पाासून साड्या घडी घालायचे होत्या.
सकाळ तुझी तू सुरुवात दिवसाची कधी सुरुवात कितीला?
आठ ला आठ वाजता सुरू होते.
हिला सांग बाई तू काय काय करते?
आठला सकाळी उठून सगळी लोटझाट काय पुसायची फर्श वगैरे.
हा हा हा. आणि काय चेंज.
त्यानंतर अंगोळ घेऊन पूजा.
आणि व्यायाम पण करत असशील ती.
व्यायाम संध्याकाळचा सकाळी होत दिवसाचा.
हा आणि काय करतेस परत?
परत देवपूजा झाल्यावर जेवण नाश्ता, जेवण.
हां
आणि त्यानंतर त्यानंतर सा साड्याकडे घडी घालायचं काम.
हम्म हम्म तुमचा साडी काय?
स्वतःच की काम हम्म. तुमचं काय आहे दैनंदिनचं?
आणि मग मी बघ सकाळी पावणे पाच ला उठायचं.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
हम्म हा तर ते पहिलाच आहे.
हम्म
आं
त्यानंतर मग दुपारचं जेवण झालं कि परत हा सांगाय लागले ऐकू ईना हॅलो.
हा आला आल. बोलकीे.
अगं आवाज खूप वेगळा यायला लागलाय बाहेरचा हम्म. त्यामुळे दुपारची परत काम पण हा दुपारचं जेवण झालं की परत अ थोडी रेस्ट. त्यानंतर उठल्यावर मग संध्याकाळचा थोडा व्यायाम.
हा हा हं.
व्यायाम झालं कि मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी. नाहीतर बाहेरची काही काम असलीत तर ती करून येणार आधी आणि मग जेवण करणार.
अस करतीस वय हा हा.
अस हम्म.
मग त्यामध्ये झाडांना वेळ आणि कधी देतीस?
सकाळी त्यामुळंच तर व्यायाम होतय एक दिवस आड एक दिवस आड. साठ सत्तर आहेत साठ आहेत.
होय कशा कशाची लावल्यात झाडं?
जास्वंदी, मोगरा, चाफा.
हा हा हम्म.
आणि
फुलं आल्यात काय ग आता पावसाळ्यात भरपूर फुल आले असतील.
भरपूर आणि आता डेलिया आणि लावल्यात.
डेलीया पण लावय डेलीयाला फुल कधी येतयं गं?
आता मे मध्ये लावतोय आता जून मध्ये येतात ते ह्याला पावसाच्या पाण्यातून अं जुलै ऑगस्ट पर्यंत फुलं येतात ऑगस्ट मध्ये ऑग
आणि त्याला खत पाणी काय घालतीस?
खत पाणी आपलं युरिया जरा आणायचं. आणि शेणखत आणि कमपोस्ट करायच घरात.
हा हा ह कोणता कोणता कलर लावलियास ग डेलियाचा?
डेरिया एक डार्क मरून आहे. डार्क निळा एक आहे.
हा हा हा ह ते लावलियास.
पर्पल जास्त हा पर्पल जास्त आहे.
अ हा हा आणि जास्वंद कोणत्या कोणत्या कलरचं लावलंय?
जास्वंद गुलाबी, लाल, पिवळा, पांढरा.
झाडं परत आणि जास्त वाढवलीस काय?
हा पिवळ्यात तर म्हणजे पिवळ्या दोन आहेत एक पूर्ण पिवळाय जर जरा आणि एक त्या एक पिवळा फुल लई मोठा त्यो खूप
छोटी पाहिजेत अगं छोटी फुलांची आहेत काय नाही जास्वंदी
आहेत की गुलाबी हाय लाल हाय. ती छोटी आहेत. हम्म. भरपूर येत्यात आणि त्याला तर लई. अख्खी येतात पाच पाच, सात सात तर छोट झाड असलं तरी.
होय.
हम्म.
त्यामुळं ते तुझा भरपूर वेळ जातोय दररोजचा होय नाई.
त्यात तैन काढायचं असतंय त्यात जातोयचं वेळ थोडा.
होय, होय.
त्या काय तर
आणि तुझं हे साडीच्या कामामध्ये पण वेगळ लाग
हम्म आणि त्याला औषध आणि कधी कधी मारायला लागतंय. नाहीतर मुंग्या लागतात. त्यामुळं वेळ मार झाडाला
आ?
झाडाला मुंग्या लागतात? होय मुंग्या लागतात की झाडांना.
तरी पण
जरा क्लायमेट असेल ड्राय असेल तर वर
न्हव पेस्टिसाईडला मारतीस काय म्हटलं?
पेस्टिसाईड एक नीमपेस्टिसाइड ऑर्गॅनिक आणलंय. आहे त्याच ते
हा तेच की ते पेस्ट्रीसाईडच वापराय लागते.
हम्म.
माझी पण आहेत बाई झाडं खर एवढी नाही बाई माझी पण. तुझी जरा जास्त आहेत.
आणि आणि शोची आणि वेगळी हायत.
शोची हायत. ते आहेत आमचं.
शोची पण आहेतच की, ती तर मीच बघ
हा आणि
आ?
इंडोर प्लांट्स
हा इंडोर प्लाॅंट्स, स्नेक प्लाॅंट, जेट प्लांट, प्लाॅंट
होय. चांगली आवड निर्माण झाल्या म्हण तुला. हम्म आणि भाऊजींचं मग दैनंदिन काय असते रूटीन?
त्यांचं काय रेग्युलर उठलं की आधी उठायचं थोडा व्यायाम केला तर करतात आणि
हम्म.
अंघोळ करून, देवपूजा करून त्यांची जे जरा थोड्या वेळ ध्यानाला बसतात. ध्यान करून, नाश्ता करून खाली गेले की मग काय त्यांचं लवकर येत नाही यायच वर.
हं दोन वाजतात त्यांना वर यायला. दोन अडीच
हम्म, छाान आहे. आणि तुमच्या मुलांच कसं म्हणजे तुझं माझ रुटीन काय सकाळी लवकर उठायचं पावणे पाचला. मुलीचा टिफिन बनवायचा, मुलगा काय जरा वेळाानं जातो. होय आणि मुलगी जाते आठला ना मग त्याच्या आधी योगा क्लास असतो. योगा क्लास करून यायचं म तिथून आल्यावर आंघोळ त्याच्या आधी घर घर झाडलोट करूनच जा ते मी आणि टिफिन तेवढा बनवून आणि नाश्त्याच मग परत आल्यावर सगळं आंघोळ आणि तिझं थोडस काहीत आवरायचं असेल, तर तिच आवरायचं आणि मग झालं की देवपूजेची तयारी सडा, रांगोळी. यामध्येच जवळपास साडेआठ वाजतेत. मग तिथून मग बाकीचे घरची स्वच्छता. राहिलेला स्वयंपाक आवरायचा, देवपूजा करायची. मग व झाडांना जरा फुलं आणताना जरा झाड दानकड बघायच होतेच की मग ते जरा किरकोळ बघायचं आणि मग बाकीची स्वच्छता वगैरे झाली. कि मग देवाला जाऊन यायच आमच्या इथं घराजवळ देणंदेवाचं मंदिर आहे ना.
अम हम्म.
बालाजीचं मंदिर आहे म त्याला जाऊन येतो आम्ही आणि मग तिथून आल्यानंतर नाश्ता वगैरे करायचा. नाश्ता झाला की मग कपडे धुवायचे आणि मग सगळं स्वच्छता वेणी फरशी किंवा टॉयलेट बाथरूम वगैरे ते सगळं स्वच्छ करून कपडे धुऊन मशीन ला लावायची आणि म त्या फर्निचर वगैरे पु सुन याच्यात जवळ-जवळ अकरा वाजत्यात म आपल्या मग तिथून पुढं जर आहे तर वेगळी कामं दळणं वगैरे तर असतोयच की आपलं काहीतरी काहीतरी भाज्या निवडणं मग ते झालं की अस परत आणि थोडसा आ पल्यासाठी वेळ द्यायचा तोपर्यंत होत्या जेवणाची वेळ. तोपर्यंत मग मिस्टर आल्यावर जेवायचा. जेवण झालं की मगा काय नाही आपलं जरासं दुपारचं मात्र मग कंटाळ येतोय लवकर उठलेलं असतंय मग थोडीशी दुपारची थोडीशी एक तासभर झोप घ्यायची. तोपर्यंत मुलगी येत्या म तीजं थोडं तिच्याशी बोलायचं काय झालं कस झालं स्कूलमध्ये. मग ते झालं की तिला काय काय पाहिजे ते वगैरे द्यायचं. मग तोपर्यंत आणि म आपल्याला काय आणि आवड आहे किंवा बाहेर जायची कामं ती करायची बाहेरचे कामं असतेतच कि जरा काहीत कायतरी आणायचं असतोयच घर म्हणलं की तेवढं आलंच ते आलं की परत संध्याकाळच्या स्वरपाक झाडलोट घरातली करायची संध्या काळची जरा झाडांना पाणी वगैरे घालायचे असले तर घालायचं. दररोज काय घालायला लागत नाही ना झाडांना पाणी हा आता तर पावसाळास ल्यामुळे तर बरेच दिवसान घालायला लागते मग त्यावेळी पण घालायच परत दिवाबत्ती वगैरे संध्याकाळची तिनी सांचा दिवाबत्ती सगळं घरनार करायचं परत स्वयंपाक करायचा आणि मग आम्ही जरा संध्याकाळच्या लवकरच जेवतोय. मग जऊून परत आणि मग फॅमिली टाइम जरा सगळ्यां बरोबर गप्पा मारत किंवा टी व्ही बघत वेळ घालवायचा. किंवा आणि काय तर आपलं महत्त्वाचं काम असेल ओतायचं. सगळं नियोजन तेन वगैरे करायचं आणि म झोपायचं हम्म चालतेय मग आणि काय
काय नाही परत करूया फोन.
चाल हा हा चालते ठीक आहे बाय.
बाय